हॅलो हा होच लास्ट करा
हा लास्ट
हाव चार झाले मग घे पाच
हा पाचवा आहे का चौथा आहे?
अम् पाचवा दिसलं मला मी पाहिलं तसं तर मग काय माहिती?
हा का चौथा पाचवा आसन त मंग राहु द्यायचा नसन पाचवा तर मग कराचचा मग एक असं
हा नाही मग एकदा केले का पाच-पाच पूर्णच करून घ्यायची म्हणजे तेची थोडं होत नाही मग
हा हा एक जणीला केले की पाच पूर्णच.
हा पास पूर्णच करून घ्यायचे. कोणाला का कर दुसऱ्याला जर केले तहा तपास पूर्ण करून घ्यायची. आता तू जर तीकुण सुरु झाला का मग एक नंबर अ कोणाला करशीन तेला पाच बोलून घ्यायचे दोन नंबर वालीला पाच बोलून घ्यायचे. चार हिला पाच- पाच कॉल करून घ्यायचे.
हा तेच
म ते लगेच त्या अकाउंट वर पैसे येणारे आता
हा का? ते पैसे दिसले म्हणजे आपल्याला येते असना ते. येकून दिलेलं पेम हा लगेच येऊन जात ना. ते द्याव कोण देणार आपल्याला पेमेंट?
हा
किती झाला म्हणून गांदिलेलेल कि तीन दिवस प्रशिक्षण गेले भावी तुम्ही
हा
किती भारी तिडं पायासारखं
गांधीलीला दोनदा तीन तीन दिवस गेले मी दोन वेळेस झाल गांधी
हा ना तिथं ते किती अ रोप वाटीकामध्ये रोप ते याच बाग अंगूरचा बाग परत ड्रॅगन फ्रूटचा बाग तीकड असं पायासारख लय शेळीपालनचं, दुग्ध व्यवसायाचं
आन कधी हे पाहिलं तुम्ही ते कुटोर उद्योग.
म्हजे आम्ही आम्ही असं बाहेर फिरलोच नाही.
नई
फिरूज देल नाही आम्ही गेलो. तस ते सभागृहामध्ये गेलो पण मग जात ताना जे जे लागलं आम्हाला नुसतं अंगूरचा बाग आणि हे ड्रॅगन फ्रूटच त वाट ना असं समजत तिथल्या होत्या न त्या महिला? त्या चर्चा करत होत्या की डास हय समजा इ य शेळीपालन ये, दुग्ध व्यवसायये इकड सगळं समजा रायनिक खताचा वापर कमीये सगळं जैविक खतय उत्पन्न किती होतं सगळं भाजीपाला सगळा आलय की टोटल
का ओ लई भारी
काम सगळ इतकं भारी लयभारी म रमत तिथ
बया आम्हाला तीन तीन दिवस कधी गेलेत लक्षात नाय आली
पण असं वाटत नाय ते डोंगरातय म्हणून
नाई मधी गेल्यावर त किती फ्रेश वातावरण आहे. आणि तिद जर मुक्कामी राहिल ना इतकं छानये ती स्वःतावर आपल्याला राहायला खाय प्यायची इतकी व्यवस्था
हा पण तुम्ही जिथं राहिल्या का तिथं नाही गेलतो आम्ही
म
पुढं होतं इकडं एक असच सभागृह आहे नसत खाली खालीचे अन समोर जेवणाची व्यवस् काय तिद ते अंगूरच बागण ते तीद नेल होत. मंग तिथं त्या ज्या गेल्या होत्या का आधी प्रशिक्षणला? उपजिविकांते त्या सांगत होत्या का आम्ही इथ प्रशिक्षणाला होते म्हणेत समोरच्या बिल्डिंग मधी
हा बराबर
त्यामुळं तिकड लय भारी हाय म्हणा पाया सारखं
मंग आम्ही तर हेच होतो गीता तई मी कल्पना तई त्या अर्चना वरकड मी इकडं आणि त्या टाइमाला माझ तिथे पोलीस स्टेशनला सह्या चालु होत्या गं मनीषा त्या टायमाला त्या आर अर्चना वरखडे का खरंच मला इतके चांगली मै त्रीणी भेटेली कद्या सगळ्या तर तिला माझी हाजरी टाकत राहिलीती तीन दिवस
अन भाभी ते जाव तुमचं उपजीविकामध्ये काम झालं होत त काओ ते तुम्हाला प्रशिक्षणला पाठवला होता गांधीलीलाच पाठवला होतो का?
नाही तवा ते इथ आंबेडकरला च याला आंबेडकर काय ते कॉलेज काय नाव हा आंबेड तर विद्यापीठ
अन तिथं समजा तुम्ही मेन याच्यावरच होत्या तवा....
आ मेन शिटी मधी ये आन तवाच.... ते चालू होतं इतकं...
ही लय दा... दुखत...
तवा कल्पना ताईनि लई साथ दिली ह्या दोघी होत्या पाडली...... च्या तू स तम्हाला सांगितलं की पाडळीचे दोघी भाबी त्याच्यास सोबत जा म्हणी..
हा हा सांगितलं होत ना..
या् दोघी भेटल्या मला....... तुझ्या सांगल्यावर मी त्याचा पत्ता घेतला म्हणलं म मणी...... मग त्या भेटल्या....... पण या दोघी भी टिकल्या नाही तवा
तवा हा त्याला दुखणे आलते.
दोनच दिवस राहिले म्हणे आम्हाला दुखणे आले दोघी आल्या घरी.
घरी आल्या आणि नंतर मग ते शारदतााईचं होऊन गेलं अ सौमित्रतााईच्या बहिणीस पोरीस लग्न नव्हत तर त्या मागच लटकून गेल्या मग त्याचं अजुक झालं नाही..... याखाद्या दिवशी सर त्याला.... टार्गेट देतीन त एकटीलाच जायला लागण आता परत......
हा बाई खरंच.
पुदारी गावाच्या लय.... व्हया म्हणलं.... पाडळीच्या एक दोघी.... पान.... करून घ्या म्हणलं तुम्ही आता काही येऊन जाऊन करा काही राहू करा होऊन जाईन म्हणलं. ते चौधरी सर अशे त कामात.... टार्गेट देता म्हणलं माणसाला मला चालू काम सोडून जाय लागलं होतं म्हणलं कपाशी निदंता निदंता......
बरोबर ये...
हा त्याच्याकरता करून गेला असल का ताण नाही राहत
तरात मगताण नाही राहत मंग तीड गेलतो. त त्या ती तवा मनिषा वाग...... सौरी नाही का ती...... मनीषा.. तोरे याक कल्पना ताई यानं बी लई साथ दिलंती यांचे च मोबाईल माझ्याकड... हो अस त्या वेळेस... तीकड मोबाईल सुद्धा नव्हता.
हा नाही मैत्रिणीच चांगल्या असल्या ना त मग सगळं होत आशाबाई सारख्या जर असल्या ना माणूस धोक्यात बी येऊ शकतो.
वीश्वास घाती राहत्या आणि कही कही माय बहिणी राहत्या.
हा ते त हाहेच मग दोन्ही अनुभव येत त्या माणसाला हा तेच ना म
आणि एवढ्या मैत्रीणीतून मला विश्वास घाती एकच भेटली बाकी कोणीच नाही ले माझ नानी न बी मनीष शान आणि माज माझ सोबत मुक्कामी राहिली कोणी राहीन का सांग तू.
नाही रात
ईथून म एस पी आय मॅडमच्या हातातून सुटून गेले. त नाणी त्यायचा पुूरा घराना रात्री एक वाज ते लोक माझ्यासोबत राहिल तिड स्वयंपाक जेवण करून घातली त्याच्या जावाचे तिड मळ्यात आणि तीच तीथुन गाडीत बसून माझ्यासोबत माह्या नाणी माझ्या बहिणीच्या तिथ राहिले
राहिल्या असन
ते उपकार त्यांची खरंच मी मरन पण त्यांचे उपकार विसरणार नाही बाई
हा ना वाईट वेळेच जे साथ देत ना त्याच चांगल्या वेळात किती बी चांगला टाइम आला ना तरी त्याचं ध्यान येतं.
ध्यान येत बाई खरंच वाईट वेळ कधी बी आठवण येती वाईट वेळाची खरंच. आण मग सांग बर कोण? त्यामैला वाईट मला सांगत.
सगळ्यात चांगले कसं राहत भाबी आपुण गोड असल ना ते सगळं जग गोड राहत त आणि आपूण एक शब्द तेढा बोला तर समोरचा आपल्याला चार शब्द तेढ बोलतो आस राहत. ते अ
बरोबर नाही तसचे ते आता मला आता आज अजून अनुभव आला ह्या गोष्टीतून नाही बरं झाल ते. देव जर काही आपल्या समोर आणत ना त ते चांगलं करासाठी आणत
चांगल करासाठीच आणत समजा ही थोडी गोष्ट घडून गेली त्याच्या तुन अनुभव आला. एखाद्या वेळेस जर ही रडलीस. नसती एखाद्य चांगलंच मोठं काही होऊन गेल असत आपल्या हातून त आयुष्भर आप एकमेकीला हे केल असं पुस्तका हा सरा त्याच्याकरता छोट त्या गोष्टीची जाणीव झाली का माणस पुढं सावधान राहात ना का नाई या गोष्टी घडायला न्हाईत पाहिजे
ये हा म्हणजे देवाला सावधान केलं आपल्याला
ह नाही हे जे घडणार होतं ते समोर येणार होते ते बरोबर आलं ते टायमावर जास्त मोठ कही घड कोणी म्हणून हे छोटस ग आपल्या एक उदाहरण म्हणून दिलं
बरोबरये आणि याच्यानंतर आपण याच च्यानंतर विश्वासच ठेवाय नाही बरं कोणत्याच व्यवहारावर
कशावरच नाही आणि ठेवल्यात जाईन का किती बी गोड आता किती बी गोड बोलली किती बी समजास विश्वासात घ्यायला पाहिलं.
हूं नाई बसणार बसणारच नाई आता माझ त इतकं मन दुखलं खरंच नाय तुम्ही तिथ माहिती फोनवर बी दोन दोन चार चार तास गप्पा मारती नी नवऱ्याची न तिची भांडणं झाली ना तर मी तिचा पूर मनमोक हो उस्तर तिला बोलत राहली का नको बाई आपल्यामुळ कोणाचं मन मोकळं ओ राहिल
हा ना अ पाच सहा करायला पाहिजेच कोणी
आसं आता मला उद्या काही दु चुक ये त मी पसतावा समज जे आपली तू ये समजा तुझ्याकड करीन सुमित्रतााईकड करीन गीतातााईकड करीन असं राहत ना.
हा मग त्या याच्याकडे करशां का नाही करत ना माणूस ना
तेच शब्द बोलणार नाही मी दुख सुुखाचं नाही आणि आवाराचं नाही कोणतं घाटाचं नाहीन काहीच नाही. विशेष संपून टाकलं तिन आता हो तिनं ना हा जी माझी जीवलागे नाही जी माझी जीवलग जी ना मला सगळी वाट दाखवली तिला वाईट करत होतीन ती मग तुझ्या बोलल्याचं काहीस शब्द बी नाय माया मनात पण, माय एवढं मन काय हे माझ्या जवळच्या प्रिय समजा जी चांगली तिला वट करायली
ते नाही तिनं त्या अस चान्स सापडवला
हा असं केलं अंम्म पण आपण चान्स देवाांन बुद्धी दिली ना आपल्याला परत जर अस झाल नइतर तु एखादी तुरटी गण्याकडे सिमे मराठी
हा मनोमन आखडले असतिल हा विनिचे फोन चालु असतिल अन इचे फोन जर आपण पुंग्यात त गेला असताना त लै मोठा वाद होऊन गेला अस तापल्यामधी घेण न देण इच्या इच्या मनान जोडू जोडु इच्याच मनान जोडू म्हणल अर्ध हीन इच्याच मनान जोडेल आता बी म्हणजे आस मला मि तुम्हांला जे बोलेल ना असं एखाद अस कानात घुमल्या नय तर मोह मलाच हसु येत आ तलगी इत त हे लावत होती मी कलडी माइ मिच हासलेमि साईचे पप्पा म्हणत्या हेंगड झालय का हे कोण हसु राहील म्हणे हे तनुला म्हणी म्हणल आल म्हणला मला आसच हासु म्हणल कमाल मनोमन अस वाटल कमाल राहतीग बया कुढला तर्क कुड लावीत्यान त्यांना लावताबी कसा येतो
कस येत मग तेच म्हणायचये ना मला पण हे बघ जर पुढ बी काय घडल तुला सांगते मि गच नाय रहायच म सांगायच ही अशी गोष्ट घडली. आता मी समजा तुला बोलेलच तू गचराहिली असती मी गचराहिली असती याच्यात तिसऱ्याच फायदा राहतो.
तिसऱ्याचा फायदान मनोमन आखडला असता ना अन तिचेही फोन अन फोन बन्द लाहीलेच नाहीना फोन चालु करून अन परत नवीन काहीतरी कारस्थान नवीन काहीतरी सांगणं. नवीन काही मनामध् करुन देण ते चालुच होत तिच त्याच्यामध्ये आपल नुकसान झालं असतं
आपल नुकसान दोघीचं झाल असत आणि परत तू तुझ्या ठिकाणी गप मी माझ्या ठिकाणी गप मग तू काही वाईट बोलली मग तिन सांगितलं बाई मनीषा अशी बोलली मग् मी अजून तुला वाईट बोलले असते. मी वाईट बोलले असते बाई तु मागे अशी बोलली मग तू मला वाईट बोलली असती मग चाललं का आपलं पांगत
पांगात म्हणजे लय पांगुन गेल असतं मग पण ती बरं झालं का? आपल्याला बरोबर निस तेवढ्यापूर्तीच अशी वाट दाखवून दिली.
हा नाहीे देवाचं कर नाही माझे मागं देवाचं लय मोठ साधी मनीषा माझं कोण जर वाईट विचार केलं मग चांगलं होऊन जात खंरच सांगते मी तुला
तेच ना मग आपली नियत चांगली असली ना भाभी बरो बरं म्हणजे आपल्याला कोणीच हे करत नाही
हाव नाही माझ हा माझ इतकेच केलं तेवढं माझं चांगलं होतं. चाललं.
ते तेच ना मग तर जाऊद्यात काही गोष्टी अनुभव दाखव त्या माणसाला त्यातून वाटा बी सुटत्या जे जे घडलं ते चांगल्यासाठी तेच घडलं
बरोबरी हो नाही देवाना आपल्याला आ ठेच लावली का? सांभळून चाला
सांभळून चाला बरोबर आहे
असं केलं देवा ना आपल्याला हाव हाव हो चांगलं झालं ते अजून चांगलं झालं. चालेल पाहाटे कट करून लावते. ते तुला काम असेल म्हणून
हा नाही ना जर पाच झाले असल तर मग नका लाऊ अण् नसलं पाच झालेत मग एक कंप्लीटच करून घ्या पाच मिनिटाचा हा हा चाललं